हा बोलतेे हा बोलते का नाही बघतलं तस त्या रुप
हो् काही नाही हो तुम्ही चिकन. भाज्या ते निवडत बसलेला बाजार झाला जरा. मंचुरीय पोरी करूया. म्हणा म्हण मला काही जमत नाही म्हणलं जरा विचारा व म्हणलं. हा जरा सांगता मंचुरी कशी करायची ते.
अ चिकन मंचुरी सांगा नाही तर व्हेज मंचुर कुठली पस.. हम् फ्लावरची सांगा. फ्लावर ची सांगा फ्लावर.
काय रवाता आणलाय काय बाजारातून.
अ आणलाय हो म्हणड करूया जरा आता पाऊस पण पडायला लागला आ वातावरण
छान वाटते होय होय होय मग काय. पाहत यता आणि. त्याच चुलक तोडायच्या हाताान.. तू किती आता एक मोठा कडता तर किती तुझ ह्याच्यावढ्यावर घेतलीस. तरी चालतय
हा- हा एक किलोची जर केली तर काय नाही असं काय
हा तस काय नाही त्याच असं घेतलेस की नाही आता त्याच्यानुसार आपल्याला कळते भंजीनुसारच करायचे प्रनानुसार ते काय करायचं तुे काढायचे मोठे -मोठे तुला पाहिजेय ते खायचंय त्या साईड मध्ये तुा ते जरासं मिडियम काढायचे छोटे पण नाही मोठे के
बर, हा -हा मिडीयम काढायचे
परत क काढायचे आणि काढलीस कणी मग त्याला हे अ तूऱ्या काढशील कणी
हा
हा आणि ते काय नाही एक टाक हा जरा पाणी करून घ्यायचं ती सगळं तुरं बुडतील एवढं- आणि ते मीठ घालायच जरा त्या पाण्यात आणि त्या पाणी कणी जरा ग, म्हणजे मीठ लागण्यासाठी न्हव ते स्वच्छ करायला.
स्वच्छ करण्यासाठी, हा - हा
हा जरा आळ्यातेन असत्यात ना आपल्याला दिसत नाहीत ना मधल्या
हा
हा मग ते तुरं काढल्यावर कणी त्या गरम पाण्यात एक दहा मिनट ठेवायच चांगला
आणि ते स्वच्छ निघतय सगळं स्वच्छ होतय काय म्ह -मला असेल किंवा म काय वेळ असतील तर स्वच्छ
हा सगळं स्वच्छ धून निघतय ते त्यामुळं निथळत ठेवायचा. हा, हा
होय. आणि - बरोबर
हां -हां
आणि घालायचा आणि मग ते उकडून घ्यायच.
काय करायचं?
काग नाही झाली पाहिजे, उकडून घ्याय सत्ता घ्यायचा.
शिजवून घ्यायचा. हा, हा
अगदी थोडा शिजवून घ्यायचा लई नाही.
हा एक वाफ काढायची नुसतं.
हा एक वाफ काढायची, म्हणजे लई कच्चा राहत नाही ग म्हणजे तळून लगेच होतय ना.
हा -हा तळून लगेच होतय.
ठेवायचा.
हा
नितळत ठेवायचा परत आणि हा आणि तेला काय करायचं इकडं आता ते हा ते नितळेपर्यंत कणी त्या मंचुरीची आ पेस्ट करायची ना आता ग्रेवी करायची ग्रेवी-, ग्रेवी करायला काय करायचं, हा
हा
आता तू किलो भर करणार असलीस तरी तीन, दोन आणि ते स्लाईस बारीक पातळ चिरायच्या तेच्या करायच्या, हॅलो आवाज इना काय?
हा आवाज ये ना झालाय.
आणि पाच जणच्या, आला का?
आ.. जरासं याय लागलाय.
हॅलो
हा याय लागला आता बोला ह डब्बू मिरची-
हा पात असली तर पात चिरायची, ढब्बु मिरची चिरायची.
हा
ढब्बु मिरची चिरल्यावर - ते सगळं झाल. आणि तुला गाजर पाहिजे असेल तर गाजर चिरायचा, कोबी
हा म्हणजे आपल्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या
आवडीनुसार भा्या बारीक चिरायच्या बघ म्हणजे जात पण उगीच फक्त फ्लाॉवर कोबी हा गोबी तेवढा फक्त जरा असा लांबडा शिरायचा म्हणजे घरून आपल्याला शकाला पण येतोय ना तो ह्याला गर्मिश
हा हा हा हा
आणि मग ते झालं की ह्या सगळ्या भाज्या चिरून झाल्या क आलं ण जवळ जवळ अ साधारण दोन दोन दोन गड्ड कसनाच घ्यायचा
दोन
गट
दोन गड्ड हां लसणाचे
हा आणि तो पण शॉपरलाच टाकायचा चिता पेस्ट घ्यायची नाही चॉबरला चिरून घ्यायचा हा आणि हल पण एक खे चॉपरला काढायचं वरची सा काढायची आणि चॉपरला चांगलं चॉप करून घ्यायच आणि मग सग प्र्रेशन झा लोखंडीकडे तम काळी प्र लोकडी
नोकरी तर आहे की म्हणजे आपली रेग्युलरची कडई अस तसलीच आहे आल्या
बर असं मग ललो कडे तर चाल त्या नसते तर मग रा मग त्या लोककडे तेल घेऊन केले अ थोड न त्या सग पेस्ट थोड त्यात ठेव हो फ्लॉवर मध्ये टाकायला थोड एकदम बारीक फाईल चिरायचं बरं का ते आणि मग ते त्या आलंसून त्यात टाकायचा गॅस मोठा ठेवायचा आणि मग त्यात कांदा आणि सगळ्या भाज्या एकदम करतायच्या गॅस मग बारींग करायचं नाही नाही तर मग त्या अ भाज्या सगळ्या मऊ पडतात आपल्याला मऊ पाळायच्या नाही त्या भाज्या आपल्याला त्या सोब पुरच ठेवायचे हा मग पाणी सु म ून के त्यातमध्ये आलं नसून सगळ्या भाज्या जोर जोरात बलतायच्या अस्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अ घालायचा द तीन चमचे घालायचे परत अ टोमॅटो सॉस घालायचा त माही तर सस्तू जईनच ना सर कधी गोडावडते कोणाला ते तिथे तुझ्या इच्छेनुसार प टोमॅटो सॉस न जरा गोळ येतय गोडतोय ना मग ते तुला आवडत असलं तर जास्त घालायचं नाही तर थोडा कमी घालायचा आणि मग एक च चा ग्रीन चिली सॉस एकदम चा रेड चिली सॉस टाकायचा आणि थोडस मीठ टाकायच कारण सोया सूस मध्ये जरा मीठ असतंय ते बघून जराचा अंदाजला नट टाकायचं आणि थोडस कॉर्न फ्लॉवर एक मोठा चमचा कॉर्न फ्लवर घ्यायचा आणि तो पाण्यात मिक्स कयचा ेस्ट बनवायची
हा
कॉर्नफ्लावरची आणि ती ेस्ट ती पेस्ट पण त्या सगळ्या मिश्रण टा तेवढ त्याच्यात पाणी घालायचं पटकन ती घट्ट अशी पेस्ट रेडी होत्या ग्रेवी रेडी होत्या बघ मग ती काय मिक्स करायची लगेच. त्याच काय काम नाही आता ते बंद करून बी ग्रेव रेडी ठेवायची
हा हा
आणि झालंच येतो पर्यंत इकडं फ्लॉवर सगळा अ हे झालेलं असतंय मितळून झालेला असतोय की नाही मग फ्लॉवर मी तुळून झालेला त्याच आता मंचुरियन प्रिपरेशन करायचं आता दोन मोठे चमचे म्हणजे पळी बघ मैदा घ्यायचा आणि दोन मोठे चमचा कॉर्न फ्लॉवर घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये ते आ सप्रणात घ्यायचं मग एक्स्ट्रा लागलं तर एक्स्ट्रा घ्यायचं कमी लागलं तर कमी. म्हणजे त्यात एक्स्ट्रा लागलं तर अजून एक्स्ट्रा त्या संम प्रमाणातच घ्यायचं.
सप्रमाणातच प्रमाण वाढबत जायचं सगळं.
ी म्हणजे चवीनुसार तो आता ून बघायचं त्यात मीठ आणि आलं लसूण पेस्ट म्हणजे, आपण तयार केलेलं आणि खायचा कलर घालायचा असला तर घालायचा काळी मिरे ूड घालायची हे सगळं घालून क अस घट मो पेस्ट बणवायच लई पा बनवा नाही पाणी घालून आणि त्याच्यामध्ये ते सगळ तुर बुडवायचं मग ते तुर बुडवून बघायच त्याच्या सगळ्याला बुद्ध्या आहे. आपल्याला पैसे भजचख
हा म्हणजे भजीचं भजीच पीठ करतय तसं
हा कोटिंग त्याच व्यवस्थित झालं पाहिजे जा घट्ट म्ह त्याच जाड कर नकोय आणि मग ते चळले पा ेयचं त्या हे सोडायचं जरा मोठा गॅस ठेवायचा. म्हणजे ते सगळं तुर पटकन सेपरेट होतात हा म्हणजे तू तुर सेपरेट होईपर्यंत गॅस ठेवायचा मग ते तुर झालं कि मग जरा मडियम गॅस केला तरी चाल तू मगज ते तळायचं अग त कळळ जा झा कधी ते कुरकुरीत कुरकुरीच कि ठेय सगळून घ्यायच आणि मग आता हे सगळ कळ इड रे पण रेली आणि मग काय करायच सज, त्यालाच करायचाय आपल्याला एकटा झा आलाय आणि करून दे म्हणते तुझी पोरगी तर मग काय करायचं दुसरी एक छोटी कढाई घ्यायची. आणि त्यामध्ये ती ग्रेवी टाकायची गॅस चालूच ठेवायचा आणि ते जरा मोठाच गॅस ठेवायचा बघ आणि मग ती थोडी ग्रेव च चमच भर ग्रेव पळीभर ग्रेवी त्यात टाकायची आणि त्या एकट त्याला ख पाहिजे तेवढं ते त्यात टाकायचं आणि ते मोठ्या गॅसवर परतून द्यायचं. आता मोठ्या गॅसवर परत ते द्यायचं आणि त्याच्यावर नंतर मग तू कोथिंबीर आणि हे आपलं प चिरलेला होता का नाही? तो टाकून द्यायच जस येईल तस करून दिलीस तर चालत ग्रे रेडी असल्यामुळे काय होते आप आपण रिकामा होत पण ट पटपट सकाळी जरी तू ग्रेव करून ठेवली मंु तळून ठेवलीच तरी चालते मंचुरिय काय मऊ पडत नाही. नाही नाही तू बड्डे ला एखाद्या पार्टी एखाद्या प. पाहणे येणार आहेत बाबा ते सकाळीच आपण करून ठेवू शकतो हे सगळं ग्रेव पण आणि ते मंचुरियन येईल तसं येईल तसं गरम गरम आपण मग ते करू शकतोय. करून द्यायचं मस्त लागत करून बघ
हा हा करते करते करते केल्यावर तुम्हाला फोन करून सांगते.
टीवू का?
हा हा ठेव. त मम्मी तिचे दे बरं तेवढं,